ह. मगा पण जरा सं काम आलं म्हणतात तस ते फोन कट केलो ह.
अच्छा तेच म्हटलं असं मधूनच एकदमच फोन कट
क्ली ह्याप त्यामुळे म म्हटलं आता नंतरच करूयात तुम्हाला
हा तुमची मुलगी किती वर्षाची आहे हो?
आता आ पुढच्या महिन्यात बघा तीन वर्ष होतात तिला
ह तीन वर्ष बरोबर माझा मुलगा पण आता दीड अठरा वीस महिन्याचा आहे तर त्याला, पण दोन-चार महिन्यात दोन वर्ष पूर्ण होत पण हे मुलं आता अशीच जागा असतात, लहानपणी म्हणजे यांचं. सारखं छोट, छोट मोठ बारीक सारीक वरक खालीच
म्हणून आपल्या आपल्याला बर वाटते आणि त्यांचं खेळणं हे ते हेच आपलं विश्व आता. नाही-नाही.
आता हे आपल्या लाईफच सेकंड पार्ट
हो हो आणि आणि ख खरं म्हणायच तर की नाही ते लहान मुल एवढं त्या-त्या मुलामुं क नाही घरात एवढी प्रसन्नता असते ते की काय बोलायचं नाही आण प्रत्येक जण त्याच्या मागे गुंग असत
गुंग असत आणि जर का बायको माहेरी गेली बाळाला घेऊन की असं घर कसं खायला उत
आणि त्यावेळी कसं होत आपण काहीतरी विसरल्यासारखं को वाटतय म्हणजे आता आपली काहीतरी तब्येत वगैरे ठीक नस ली समजा आपलं जस मूड मूड पूर्ण चेंज होतंय ना सेम सेम तस ही घरात पोर नस नेहमी तस होत
तशी अवस्था होती खरंय खरंय
तिकडन पळत येत्यात काहीतरं कारभार करत्यात काहीतरी इस्कटत्यात
पाहिजेत.
ह
ते असायत.
आणि त्याचा ते स्वभावच आहे आणि ते त्यांचं बालपण असल का ते असंच आणि ते सगळ्यांना भारी वाटतय. तुम्हाला एक आठवतं काय की एक मराठी पिक्चर आहे तर त्या पिक्चर मध्ये त्यांनी एवढा मस्त डायलॉग म्हटलाय की हा काय आहे हो मला पण ते आठवे ना पण त्यात एवढा मस्त डायलॉग आहे की ते काय म्हटलेत की लहान मुल आहे म्हणून ते खेळाले म्हणून तेथ आपण असा विचार करायचा नाही की मी ह्याच्यासोबत बसल तर माझा माझे कपडे घाण होतील. अ माझी वीणच विस कटेल. असं नाही लहान मुलांशी खेळायचं ना हा तुम्ही खेळायच ते हाय ना मनसोक्त घ्याव्या त्याच्यासोबत तुम्हाला ते शेवट आनंद चं देणार. आणि त्याला त्याला मी तुम्हाला खरं सांगू म्हणजे लहान मुलं आता ही सगळ्यांच्याकड असतात आणि अक्षरशः कस त्यांच्यासोबत खेळण्याचा आपण जर लहान होऊन खेळलो तर ते एक मजा
बरोबर
मोठ आपण कशाला खेळायचं म्हटलं की नाही मग ते आपल्याला काय मजा वाटत नाही त्यात
बरोबर बरोबर बरोबर हे नक्की आहे.
बघा तिघजन आहेत असं पूर्ण दंगा धूडकूस करत असतात सगळा
बरोबर आहे की
दंगाधुडकुस म्हणजे काय असं साध नव्ह.
नुसता सगळा उदळणे.
हा दिवसभर घर कमी नुसत साफ करायला एकेकासनी वैताग येऊन जात्यात ये काय खेळायल्यात काय नाई त्याना हीकडन यायचं पिठाचा डब घ्यायचं तेच की आहो मध्ये तरी बघाय पाहिजे रंग पंचमीत बघितली होती ते ते कलरच्या मोठ्या पिशव्या मिळत नाही त्या पिवडी
हा पिवळी पिशवी हाय बरोबर बरोबर
आता ते आहे हयांना काय? कलर आपण काय करणार पिचकारे आणून देणार लावायच तर माझ्या मुलीने काय करावं पिठाचा डबा
अरे बापरे.
माहीत नाही हं म्हणजे हे कलर पीठ आहे काया तिला फक्त डक तेवढंच काय पिवणीचा ज कलर तो जरा असं क्रीम कलर असते ना तसच तिला ते वाटलं घेतली आम्ही बसले आत न आली. आणि डायरेक्ट आमच्या अंगावर ती पीठ तुझ्या हातात होत क नाही टाकली आमच्या अंगावर आणि हॅपी होली म्हने.
बापरे
मग त्याला समजावून सांगितलं हे पीठ कलर नवं हे पीठ आहे मग तवा पासन बर मी करत नाही काय आणि झालं आता सांगितले आपल्या डोक्यात काही विषयच नाही. मार्केट ला एकदा घेऊन गेलो होतो तो. आणि त्या हळदी कुंकू अ ठेवतो दोघं
हा विकाय ते होतात की मोठे शिखर बरोबर बरोबर शीख रचून ठेवतात.
आम्ही त्यांच्या पकडे काहीतरी घेत होतो घेतलं. आणि ते दादा आम्हाला पुडी बनून देत होते. हा आणि आमचं ध्यानीमनी पण नाही डोक्यात असं काहीतरी आणि ती काहीतरी करल अक्षरशा सांगतो, जी ती हळदी कुंकुची थर लावली की नय हिन काय केल ती माझी मुलगी न असं दोन्ही हाताने ते दोन्ही गट्टे असे वीस विस्कटलेले
अरे बाप! परे.
तर ती पडली खाली फक तर काही मिक्स झालं नाही आमचं नशीब आणि जेवढं हातात होत का नाही हा जेवढं तिच्या हातात होतं की नाही पाहिलं ती पुसून घेतली आणि आम्ही तिला सांगाय तेवढं म्हणींच्यात नी मार्केटमध्ये आमच्या तोंडाला फसलेली
पूर्ण मार्केटमध्ये रंग वेळ झाली तुमची.
तो अक्षरशा सांगतो आम्हाला पुसाल हॅपी होली हेप हॅपी होली हैप्पी होली असच म्हणालय काय? आणि आमच बघूनजो जो ते आकार होता न. न रे
अच्छा?
आम्हाला वाटलं आता ही किती आमच्यावर चिडतील. तर अक्षरशा आमच ह सगळं माहोल बघून ते एवढे हसत होते.
त्यांना पण त्यांना पण कीनी अन त्यांना पण एवढं भर वाटलं ते त्यांना म्हटलं आम्ही दादा तुचं काय नुकसान झालेय आम्ही देतो म्हण तेवढ अहो तुम्ही सगळं सोडा म्हटलं तुम्ही फ्रेश होऊन या जाऊन
हा हा वा वा वा
आणि अक्षरश त्यांना आणि मुलगी त्या ते येताना त्यांना पण म्हटले आहे मी ते हॅपी होली बोलून आणि मुलं कस हा म सेम मुलं कसं अशी खेळकर असत.
आता माझ परवास सेम माझ परवास सेम किस्सा झाला मी एक पाहुण्यांच बारस तर तिकडे गेलो. आणि अ वाईफला मला थोडा वेळ होणार होता जरा ऑफिसच्या कामानिमित्य म्हणून वाईफ म्हणलं तू पुढे जा निघून बाळाला घेऊन. पाय कापायला लागले. कारण तिला ह्या सगळा आगावपणा करतोय कि हे तिला जास्त माहितीये. त्यामुळे ती जास्त ह्याला एकट्याला घेऊन जायचं म्हणजे माझ्या तरी आता खूप मोठी आता एक तलवार माझ्या ताब्यात मी त्याला कसे सांभाळू? त्याची भीती माझ्या वाइफच्या मनात. बर तरी, तरी त्यांना तो कारनामा करायचा तो केला. तिथं, ते कार्यक्रम सगळा आटोपला. जेवणाची वेळ तिथं बफे पद्धतमध्ये जेवण होतं. आणि अ. आता लहान मुल म्हणल्यावर आपण चार घास घेताना जास्त घेऊन बसतोयं. कारण परत सारखं सारखं आपल्यालाच जायला नको.
तुम बरोबर कि
आणि दोन वाटी जरा भात जास्त दोन वाट्या श्रीखंड, आम्रखंड जे काय होतं, ते सगळं त्यातलं घेतली कारण सगळं दोन थोड थोड जास्तच घेतली. थोड त- ते हे भाजी वगैरे जास्तच घेतली. तर अ ते गं म्हणलं दोन घास. त्याला भरवायचं दोन घास आपण खायचं आणि मांडीवर बसून भरवण्यासाठी ती जेवायला तिथं बसली.
हम.
तिला हा समज झाला कि, मी येईपर्यंत कसतरी बोलवत बोलवत जेवण भरवायचं म्हणजे हा शांत बसेल.
बरोबर.
तर खुर्ची पाडणार टेबल ओढणार कुणाला तर मारणार असा आगाऊ पणा हा करणार. मग त्यानं कारणा मा केला वेगळाच.
ते टेबल क्लॉथच हि ज्या अंगावर ओढला त्यामुळं, त्या टेबल क्लॉथ वर असलेला ताट सुद्धा पूर्ण जाम
अरे! रे रे रे.
आणि हिला पूर्ण जेवणात आंघोळ घातली, त्यांनी जेवणाची.
ह हि हि.
हा माझ्या मुलाचा कारनामा.
आणि कसं असतं ह्यात यावेळी नाही त्यांना काय बोलाय गेलं क नाही मुलांना रागावलं नाही रागावला तर क नाही तिथंला माहौल असा चेंज कर तात तुम्ही घरात क नाही तुम्ही घरात त्यांना प्ले चाराय बसा, काय ते खाणार नाहीत. तासभर पण, पंक्तीत बसून. जेवायची लय होऊस त्यांना, हाऊस आहे आणि ती. त्यावेळी न खाणारी वस्तू
खातात आवडीन खातात. आवडीन खातात. घरात घरात मागं लागावं लागतय घरात पळवायचं आपल्याला पळ तात ते पळवतात, वर ते आपला तास दीड तास जेवणासाठी वेळ घालवतात. ह्यांच्या जेवणांतराने आपली जेवण करायची. इथं पर्यंतचा त्रास सगळा. पण ते त्रास झालेला काय वाटत नाही. पण त्यावेळी काय झालं, मी ज्यावेळी आलो. त्यावेळी माझी वाईफ माझ्याकडे खूप रागाना बघत होती. कि जल. मी वेळेत आलो असतो. इतल असत तर, हे काय घडलं नसत इथं आता माज माझ्या सगळ्या अंगाचं पूर्ण सगळं, जेवणान पूर्ण अंग आता माझं माकलेलं आहे माझी साडी खराब झालेली आहे. मला आता इथं मी अशा अवस्थेत, सगळ्या कार्यक्रमात फिरु काय एक एवढ्या लांब कार्यक्रमाला आपण आलेलोय. आणि आपण हे आता इथं हे सगळं चेंज कुठं करायचं, आणि काय करायचं आणि लोकांच्या मध्ये हे प्रश्न, भले ते आपलं मूल असलं तरी शेवटी कस आहे हे ह्यांना. ह्या अशा कार्यक्रमात काय झाली की कि बायकांना आपल्या पहिला राग येतो. तो राग काय त्या, लहान मुलावर नसतो. तो तो राग ऍक्च्युली आपल्यावर असतो, की आपण वेळेत तिचा सोबत नसतो म्हणून. म्हणजे हे असं ये प्रत्येक कहाणी घर घर की हे ये.
आणि आहे पण, कोण जाणून बुजून कोणी करत नाही, प्रत्येकाच्या कामात कसा आहे, व्यस्त आप कस आहे ते दिसायला. जाणून बुजून वाटत, पण प्रत्येकाला आज कसं आहे धावपळीच्या हेच्यात प्रत्ये े एक जण कामाच्या ह्याच्यात ओढलेला आहे
काढून त्यातून वेळ काढूनच जात असतो एवढं मात्र खरं आहे
एकमेकांना समजून घेऊन गेलं ना त्या सुद्धा चांगल्या होतात एक मिनिट जर असं एक मिनिट म
हा